हॅलो हा येतोय आ येतोय का तुम्हाला आवाज
हा आयत ययतो
हो कुठून बोलता तुम्ही
मी इकडन राधानगरी इकडनगशी तुम्हाला कॉल केले ला की
हो हो हो हो हम् हो आवरवरलं तुमच काय चाललं
आमचं जेवण झालंय आता आता काय निवांतच की
इतक्या लवकर जेवण
होय आम्ही म्हणजे लवकर जेवतोय आठला तर जेवतोय आम्ही तुमच आवरलं नाही का
नाही नाही आमच्याकडे एवढे लवकर नाही जेवणा करते
नाही काय बाळ काय झोपलेय
हो झोपलं पाऊस कस कायय तिकड पाऊस कस काय तिकडं
पाऊस कडक होऊन पडले
होऊन तिकड आमच्याकड तर झाला तीन चार दिवस खूप पाऊस होता
पाऊस आहे काय आमच्याला आता तीन चार दिवस झालं कडक होनय उन्हाळ्यासारखं
पाऊस नाही झाला काही एक पण
एक पण पाऊस झाला नाही
इकडं तर खूप पाऊस आहे खूप तीन दिवस खूप पाऊस चालू होता तीन चार दिवस सलगला चालू स्वतः हो
हा हा
बाकी तिकडं भाजीपाले काही.
आमच्या इकडं ऊस परत अे करत अम पेरणी रवनी रोप असत्या. नाचं ना मांडायचं असतंय तुमच्याकडे असलं काय नसतंय काय?
नाही नाही आमच्याकडें असं काहीच नाही आमच्याकडें द्राक्ष बाग. टोमॅटो त्याच्यानंतर असंच भेंडी वगैरे असं. भा पाले म्हणजे भाज्या असता.
ह आमच्याकडे जास्त प्रमाणात ऊसाचं पीक जास्त घेतलं जातय. आणि भाताचे हे दोन पिक जास्त प्रमाण हा भात आणि ऊस ही दोन पिकं जास्त प्रमाणात घेतात होय.
हा ह ह आणि पाणी असत का त्यात. क ह ना. हम हम.
बाळ का झोपलंय काय?
हो बाहे झोपलं.
हा मुलगा आहे का मुलगी?
मुलगी ना.
हा हा. मग बाकी काहीच निवांत
हो. कामच नाही नाही शेतीकणी कांदे भरत होतो.
हा.
कांदी खराब झाली ना थोडी.
म्हणजे तुमचा कांद्यांचा व्यवसाय काय?
हा नाही नाही म्हणजे ना आम्ही कांदे कयले होते ना.
हा हा.
हम्म ते कांदे खराब झाले मग भरत होतो. भेंडी फोडायची भेंडी फुडली ती मार्केटला न्यायची म्हणजे आमची माणसं मार्केट ला घेऊन जात ते सकाळी खुडली ती. तिला कसे खूप काटे असत ना.
हम् हम्म.
ते असं पंजे वगैरे घालून खोडायची मध्ये धुवायची. पाण्यामध्ये मग ती कॅरेटांमध्ये असशी नेत्र ठेवायचे. मनी तरली. का म्हणजे असं तिच्या मधलं पाणी पूर्ण निघून गेलं का? हो अशी अ कशी कवळी कवळी भेंडी बाजू लाग काढायची मोंढा कवळी कवळी भेडी बाजूला काढली का?
हा.
मग? अ ती मग मग भेंडीची पिशवी भरायची कॅरी म्हणजे अशा प्लास्टिकची पिशवी्या राह त्यांना शिवाय म भरायची मग वरती तो कवळा कवळा मोंडा लावायचा मग. मार्केटला न्यायची मग कसं जास्त भाव जाते ना भेंडी
हो.
आमच्या इकडे प्रत्येक माला तर असंच करत मोंडा लावे तेव्हा टमॅटो असल तर त्याच ह तसच राहतम् त्याला पण मोल्डस लावायच मस्त त्या मार्केट ला मिळच मग कस जास्त भाव जात ना ते.
हो म्हणजे तुम्ही आता काय पिकवताय म्हणजे तुमच्या सध्या शेतात.
शेतीत आमच्या बाग आहे त्याच्यानंतर आता टोमॅटो लावायचे आहे. आता भेंडी लावलेली आहे.
हा. म्हणजे असं रोपं लावताय का असं म्हणजे बी टोकनतायसा
नाही ना बी लावतो ना आम्ही
हा.
हा आता टोमॅटोच रोप लावायचंय भेंडीचं बी लावलं होत.
हा हा म्हणजे भाव मिळतोय का?
उुम्हाग नितो ना.
हम.
भरपूर भाव असतो भेंडीला आता भेंडी साधारणत चाळीस कोचास पन्नास पर्यंत क त किलो
केलो काय?
हम्म तुमच्या इकडे नाही राहत का भाजीपाला
आमच्याकडें सगळं म्हणजे मार्केटमधून इकडे विकायला येते.
हो ना.
आणि होय आणि म्हणजे घ आपण आम्ही इथं शेतात लावतो नाही असं म्हणजे भाऊची
परत वांगी टोमॅटो परत मथीची भाजी पोक कपऱ्याची भाजी आंबाड्याची भाजी असं मुळा कोबी वर असं आमच्या इकड पण म्हणजे शेतात म्हणजे लावते. म्हणजे करत थोडी थोडी म्हणजे असं पंचवीस टक्के.
तुमच्या शेतात काय आता
नाही आहे.
तुमच्या शेतात काय आता
आमच्या शेतात आता भात आहे. अ भुई मूग नाचना आणि ऊस
आणि भातात वऱयट्या राहत्याना येंद्राणी म्हणून
नाही नाही तसलं नाही भ ते म्हणजे इकड ते पीक येत नाही.
नाही का?
नाही नाही.
महाकंद वाद.
हे फक्त आपण रेग्युलर खातो येतोच की असं म्हणजे हा बारक होते.
हा का?
हा तेच की मग म्हणजे काय जास्त म्हणच पीक बत नाही. असं म्हणजे थोड क खायापुरतं
हा.
खायपुरत होते.
हो का.
हम्.
माझं हॉटेल कसं ह भातामध्ये असं व्हरायटी राहताना बासमती निंदय म
असं म्हणजे करतत खरं असं म्हणजे सहजग असं आमच्या इकडं म्हणजे ह्या वर्षी त्या वर्षाला पुर इतकं भात करत.
हम.
कस विकण्याार म्हणजे आमच्या भागात म्हणजे आमच्या इथं तर असं नाही आहे थोडीफार विकत विकयजोगं करतात. पण हा त्यातला प्रकार नाही म्हणजे बासुमती इंद्रायणी असं नाही.
नाई का? नाई कसं ए... इंद्रायणी तांदळाचा भात म्हणते ना... खूप छान लागतो
हा हा... लागतो होय
हा... आणि कधी कधी... त्याचा भात करीत राहतो, आता आम्हाला सध्या रेशनचेच येत्या
हा... रे... रेशनचं खाताय काय?
हुं... आम्हाला रेशनचे... भेटता ना रेशन
हा... ना... मग रेशन म मका, ज्वारी, तांदुळ भेटतं ना... गऊ
होय... न्हाई.. आमच्या इकडं फक्त गहू आणि तांदूळच मक्का.. तेन काय नाय
ते पण आता.. म्हणजे... असं हेच झालं ना? फुकटच झालं ना
काय म्हणालात?
आता म्हणजे ते... ते पण असं... हेच देत्या ना... पैशे नई ना घेत, राशनचे पण
नाई नाई... फ्री मधेच की
हम्म... फ्री मधेच.
फ्री मधे
होय.. होय.
तांदूळ वगैरे... सगळं विकत आणताय का?
हा... मग... विकतच आणतो ना आम्ही.
हम्म... म्हणजे तुमच्याकडं ते पीकच येत नाय काय?
हम्म... नाई... येतं म्हणजे आमच्या इकडं, नाशिक... ता.. जिल्ह्यामध्ये येतं. पण मग, इकडं नई येत, आमच्या इकडं नई येत. आमच्या इकडं हेच... बागाचं पीक, फळ... भाज्या पिकच
हं... हं.
हम्म... तुमचं, बाळ झोपतं का?
आमचं होय... नाई... आमचा खेळाय गेलाय
मुलगा ए का?
मुलगा ए... होय, दोघं पण मुलगंच ए... होय.
हम्म... हम्म.
खेळायला आल्यात... खेळाय लागल्यात. इकडंच की... अ... चक्रशुरवाडी.
हं... हं... हं... आणि, तिकडं म्हणजे इतक्या लवकर जेवणं करतात?
होय... आम्ही जेवण लवकर करतोय, म्हणजे कसंय आमच्या इकडं म्हणजे अ... पाचला आम्ही जेवणाला घालतोय, सहा वाजे र्यंत पोरं आवरतेय, आठ साडेआठ वाजली की आम्ही जेवतोय.
परत जेवण करायचं का साडेआठला?
नाई.... जे... म्हणजे जेवतोय हो.
हा हा हां... म्हणजे पाचला स्वैपाक करायचा असं?
हा... पाचला स्वयंपाक करायचा, आणि आठ वाजता कामाहून सगळी आलीत की जेवायचं.
हा हा हं... कामाला काय, कामाला जात्या?
काय आमचं... अ... मिस्टर सेंटरिंग काम करत्यात. सेंट्रिंग काम... अ... हे बिल्डिंग... ब, म्हणजे ते असं घर अन ते बांधायचं ओ हा... तुमचं मिस्टर काय करतात, की शेतातच?
नाई, शेतीच ना आमची
हुं.. हुं.. हुं.
हम्म्... म्हणजे तुम्ही घरं बांधायचं काम करत्या का?
हम्म होय होय
सगळे मजेत आणि बंगले पण बांधताात का ते
हो हो
अ कसे काम घेतात म्हणजे असे हा म्हणजे एखाद्या बिल्डिंगच घेतलं किंवा असं बांंगल्याच काम घेतलं तर केवढ्यापर्यंत घेते
तस नाही म्हणजे माग नसत तर म्हणजे कंतट्राटदार असतात मोठ म्हणजे कामं घेत्यात
ह हा
च्याचा ताकले
त्यांच्या हाताखाली का
हो
हम्म हम् हम्
त्यांच्या हाताखाली त्यांच्या हाताखाली आपण स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत
नाही का मला वाटलं तुम्ही स्वतः घेता का असं
नाही नाही स्वतः नाही
नाही का मो डायरेक्ट आठ वाजेपर्यंत कामा वाजता का
ना यायला वेळ होते हो या एक दीड तास मग सुट्टी पाच वाजता झाली की कपडे देणं म्हणजे चेंज करून
हम्
हातपाय तेन वगैरे धुवून मग यायचं नाही मग त्यांचा चहा चहा तेनी घेऊन येते र
आणि तुम्ही काय करता घरी म
आम्ही का घरी बसूनच की
हा ना काम नाही का घरी काम
कायला
घरी काम नाही का मग असं
होय घरी कामस क
हो ना